हा येतय माझा आवाज क्लिअर. ह्म्म्म... काय करताय मग.
काय नाही.. संध्याकाळची वेळ आहे थोडस गॅलरी मध्ये बसले होते.
हा हा हा चहा वगैरे झाला.. हम्मम्..
वगैरे आवरूनच मग थोडस बस-बसली होती गॅलरीमध्ये.
हा हा तेच मग हो हो आताच झाला माझा.. हम्म असच बसले होते. ते मग माझ्या फ्रेंड चा कॉलली मला आता मग मग ती ब म्हणत होती की आमच्या म्हणजे तिचं घरचं वगैरे हे चालू आहे ना आता काम शेतात वगैरे ते असतात ना सारखं आता माणसं कस पाऊस लागल आशेन पेरणी वगैरे चालू कराल्यात
होय हा
ती तिचा कॉल लिहिला मला आत्ता जस् जस मग ती म्हणत होती की आम तड बिबट्या आलाय हो बिबट्या आलाय दोन बिबट्या आल्या त ती म्हणत
दोन बिबट्या अरे वापरे
आता मग हेच आता मम्मी म्हणते लं बिबट्यालाय मग काळजी घे म्हटलं घरी वगैरे म्हणजे शेतात वगरे जपून जा इकड तिकडे लक्ष देत श म्हणजे थोडं लांब आहे इकड शेेतनी घर थोडं असं थोडं संत्रावर आहे
हा हा म्हणजे शेतातच घर असल्यासारखं आहे म्हणजे आजूबाजूला जास्त घरं पण नस
नसतील हो एकच त्यांची दोन दोनच घर आहेत तिथं
अरे बाप रे एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये
हो शेतात घर असल्यामु म्हणजे लोक आता कसं जास्त म्हणजे शेतात राहायला बघतायत ना आपल्या आपल्या शेतात. आ आपली घरं असं वगैरे आता ते चालू झाले.
हा म्हणजे देखरेख पण होत्या शेतामध्ये. आणि ते.
सगळ च होते. हम्म मग ती पेरणी वगैरे त्यांची. घरात करायला चालू आहे आता सध्या.
बर आणि हा आणि बिबट्या मक म्हणजे शेतात आला कि घराजवळ आला. कसं झालं होतं.
म्हणजे काय झालं की ती त्यांचा म्हणजे तेंचा सासरा काहीतरी. पेरणी. म्हणजे पेरणीचे म्हणजे रान हे करायला गेलेलेत ना ते साफसफाई वगैरे करतात नांगरण्यासाठी त्यांनी करायला गेलेली मग त्यावेेळेस. तिथन आवाज आलेला म्हणजे काहीतरी असा आणि तिथं त्यांची आपलं पाय वगैरे उठतातच की त्यांची छोटी. छोटे अस. मग ते ओळखून येते मग ते माणसं लगेच. त र्क लावता त. तर काहीतरी येऊन गेले म्हणजे कळतं ना. किती. काहीतरी असेल हलचाल वगैरे काहीतरी येऊन गेलाय हो मग त्यावेेळेस मग त्यांनी काय त्याची थोडी फार काळजी घेतली तिथून काय म. ते घ री. म्हणजे दुसऱ्या दिवशी. पण रानात गेली पण त्यांना काही ब. वगैर ना पण् मग दुसऱ्या दिवशी काय त्यांच्या इकड त्यांच्याच साईडच्या रानात कि तिथ पण अस ठस वगैरे उठलेली मग. एका माणसाने ते हा हो एका माणसाने ते अस. लांबून बघितलेलं आणि त्याचा व्हिडिओ वगैरे करून. तो व्हायरल केलाय मग वायरल केल्यावर. मु आणि एक भीतीच निर्माण झाली की हा इथ आता खरच बिबट्या आलाय.
बरोबर आहे कारण इकडं आता थोडंस दिसलंय म्हटलंवर तिथ. पण आलं म्हणजे ते आजूबाजूलाच फिरायला लागले अजून गेलेला नाहीे बरोबर आहे हा..
पिल्ली सुद्धा त्याच्यासोबत अस. हो आणि ते मग त्यांना ते लगेच ओळखून येत. त्याच्याच पाय वगैरे त्यां. त्यांच्या हालचाल वगैरे आणि ते कस असं ह्याच्या गारव्या ठिकाणी बसलेले असतात ना दुपारची वेळ असू दे संध्याकाळी काही ते पूर्ण बाहेरच असं खुले आमानगत अस फिरत असतात तिकडे तिकडे राहना त्यामुळे ते असं म्हणजे भीती एक निर्माण होते. क नाही कि बिबट्या आलाय आपली लहान मुलं वगैरे असतात, ती बाहेर अ ज म्हणजे फिरतात आपलं लक्ष वगैरे.
लक्ष आपल्या आपल्या ह्याच्यामध्येच. गुंग आ
हम्म म आता ही बिबट्या. आपला इथं येणं एवढं म्हणजे शक्य आहे, कारण आता आपण त्यांच्या वसतीत गेलोय कारण.
होय हे तर बरोबर आहे, आणि तिकडं पण एवढ्या डेव्हलपमेंट. चालू आहेत तिकडं जरा. म्हणजे थोडस सातारा साईट किंवा ह्याला चाललं तर. आता एवढ्या रस्त्यांचे डेव्हलपमेंट चालले आहेत त्यात. त्यामुळे डोंगर त्या फड फोडल्यात सगळं रस्त बांधकाम चालू त्याच्यामुळ. थोडस जंगलतोड पण झालेलेच आहे नाही म्हण म्हणता येणारच नाही कोल्हापूर म सारख्या ठिकाणी पण आता आजूबाजूला थोडस डेव्हलपमेंटची. काम चालू आहेत त्याच्यामुळ थोड जंगल. तोड वगैरे झालेले आहेत. त्याला काही नाही म्हणता येतच मी त्याच्यामुळेच एवढ्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. बिबट्या येणं बाकीची जनावरं दिसणं.
हम्म आणि ती.
गेले म्हणल्यावरती पण आपल्याला तेवढंच मग.
होय होय होय ते का आता येणारच की आता आपलं. आपलं घर आपण जरी हिसकावून घेतलं म्हणजे. काहीतरी कारणा नाही आपण गेल तर आपण कुठ. कुठ जाणार. असं त्यांच पण आता अवस्था. करून ठेवल्या माणसांनी.
होय बरोबर आहे, असं म्हणत होती की, हे आता एवढं सिटी वगैरे बसलेलं आहे हे. सगळ जंगलच होत हे. जंगल तोडून सगळं बनवलेय. आणि परत तरी पण लोक थांबत नाहीयेत ते अजून आज चाललेलच. ते तेवढे. अ म्हणजे. सगळीकडेच तस व्हाय लागल शेत पण शेतासारखी राहिली नाहीय तिथ पण थोडस आ तात जातो पूर्ण डोंगरामध्येच आता डोंगरावरती पण शेत करायला लागत लोक
होय होय होय आणि घर पण झालं
होय होय डोंगरावर आधी कायच नव्हतं आता इकड कोल्हापूरला वगरे गेला सांग बॅक साईड न प्रतिबा आणि डोंगरावर गेल्यानंतर काय होतं आधी या दहा वर्षाच्या पाठीमागे तर काहीच नव्हत तेवढ खाली गाव बसलेली होती परंतु वरती तर रिसॉर्ट झाल्यात घर झाल्यात आणि तिथल्या किमती तर एवढे वाढल्यात की विचारायला नको सगळं तर ते काय म्हणतात त्याला ताण्यांच्या साठी काय ठेवलंच नाही त्या म होय बरोबर हाय
त्यामुळे ती आ त्यांचं येण शक तेच हाय तेथे फिरणार ते तर कुठं शेवटी ते पण माणूसच म्हणजे माणूस
ह जी ह नाहीच की फक्त एवढच आहे की त्यांनी प्राणी आहेत जंगलात राहतात आपण थोडशी बुद्धी आहे म्हणून थोडस इथे राहत एवढाच विषय बाकी काहीच नाही त्यांच पण काय म्हणतात त्याला मुलं किती म्हणजे प्राण्याना एवढ जीव लावून म्ह जे असं म्हणतात की एवढं जीव लावतात जनावरांची पिल् पिल्ल्यांना काहीतरी धोका असला तररी ते कसं करतात
होय होय होय ते कळतय त्यांना कि ते हम काय होत आपल्यासोबत वगैरे
होय
ते जरी म त्याच्या पिल्लांजवळ गेलं तरी ते पूर्ण अस म्हणजे आपल्याला मारायला ते प्रयत्न करत आपल्याला आणि जंगल तोड भरपूर झाले आता ते मग जंगल तोड आपण पूर्ण जंगलातच हाय असं म्हणायला काही हरकत नाही
होय बरोबर आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर न प्रदूषण वेग वगैरे एवढं करून ठेवले पाणी आटाय लागलेय अल्निनोचा धोका ह एवढ्या सगळ्या गोष्टी व्हायला लागलात आपणच तेवढं गरमीन घाण झाल तर प्राण्यांच तर काय हाल होत होत
होय आणि ते आता आपल्या रानात वगैरे झाड असतातच की त्यामुळे तिथे येऊन बसण्याचा प्रयत्न करायलात
हम् बरोबर आहे आता ते सरकारला थोडस म्हणजे अ ह त्या गोष्टी थोडस हे करायला पाहिजे एवढ अवरनेस यायलाच पाहिजे की आपल्या तेवढा त्रास होतोय तस प्राण्याला पण होत असेल म तंचं ही असेल पाण्याची सोय असेल किंवा काय असेल ते.
हम्म बघायला पाहिजे होय.
हो बरोबर आहे अल् निनो मु सगळंच अस आता बिघडलेय जंगल जीवन पण अगदी असतव्यस्त झाली त्याच्यामुळ पण ती बाहेर आले असतील असं म्हणजे वाटते मला
होय ते मदत करणार काही
होय बरोबर आहे.
आणि त्यांनी पण झाडं पण नाही अशी शिल्लक ठेवलीत.
हो झाड पण नाही शिल्लक ठेवलीत. पाण्याची साठ सगळी अं. पळवल्या डेव्हलपच्या नावाखाल भरपूर गोष्टी झालेले आहेत. जे आपल्याला. परंतु प्राण्याच्यासाठी काहीच नाहीआय हे बरोबर आहे.
बरोबर आहे. त्यामुळे ते इथ आपल्या म्हणजे इकड ते पूर्ण आल्यात आता. इकडं आमच्या इकडं येऊन माझ्या गावी सुद्धा येऊन गेलेली आहेत ती.
होय काय?
व्हिडिओ वगैरे व्हायरल झालेला आहे त्यावेळी इथ पण म्हणजे, त्यावेळे एक दोन दिवस आमचं गाव सुद्धा बंद केलेलं होत, त्या भीतीनं. हम् त्यानंतर मग काय झालं ते, ते वन अधिकारी येऊन वगैरे त्यांना धरून त्यांचा त्यां ठिकाणी ते सोडून आले. होय होय होय होय ते आता मग इथ येऊन ते म्हणजे अस पकडून अस तो पण असा ह्याच्यातूनच फिरत होता. म्हणजे असं. बिबट्या तो असं खुले असं एकदम असं हे फिरल्यागत असं निवांत हा हा फिरत होता. त झाडावर तो त्याची एवढी असते की बुद्धी त्याला जरा चाहूल लागली तर, तो असा ऐंशी च्या स्पीड न म्हणजे त्या
हा स्पीड भरपूर असते बरोबर आहे. बिबट्याच स्पीड खरंच भरपूर असते.
ते तो प्राणी त्यामुळे त्याच्या जवळ जाणं सुद्धा म्हणजे भी तीचा एक प्रकारचे त्यामुळे ते भिऊून सुद्धा आम गाव बंद केलेलं होत, दोन तीन दिवस.
हम्म. चांगलंय तरी. थोडं तेवढं तेवढी काळजी तर घ्यायलाच पाहिजे नाही तर काही होऊ शकते. शेवटी जनावर अ त्याला काय थोडं समजते की हा त्याच
हम्म. जनावर आहे ते. तर काय करणार पाप. ते आणि त्यामु ते. त्रास पण भरपूर होतय ना त्यांना पण, आपल्याला पण.
हो त्यांनाच त्रास दिला तर, आपल्याला पण होन तेवढंच
होय हम्म. तेच तुमच्यासोबत बोलून छान वाटलं आणि तुम्ही छान ऐकून घेतल.
ऐक म्हणजे अ मला पण खरंच छान वाटल थोडंस बिबट्याबद्दल पण थोडंस बोलणं झालं आणि
हम्म हा हा बर बाय. हा.